हॅलो! हा अ काय काय कुठं तर नमस्कार सेठ काय रेसिपी तुला पाहिजेल होती नोका आमच्या इकडचे. अ सगळ्यात तिथं ढाब्यावर हे एवढं असणारी मसुरा फेमस. होय होय होय मग तेच किती रेसिपी सांगतो कि तेवढ लिहून घ्या. आणि करा आणि आम्हाला जेवायला बोलवा. वही घ्या, वही, पेन घ्या. ते बनवा आणि आम्हाला बोलवा जेवायला कशी झाली आणि कस हे करायला.
कुठली सांगताय आज?
मग तेच की मसू आमच्या इकड फेमस मसूरा.
मसूरा, मसूर आहे बरोबर आहे तुमच्याकडचा फेमस.
मध्ये तुम्ही कुठेही गे हॉटेलमध्ये खायला गेला की मसुरा. मसुरा सुद्धा आमच्याकडे फेमसच आहे.
बरं बर.
तुम्हाला ते मसुऱ्याची सांगतो रेसिपी. काय करायचं मसूरा घ्यायचा.
बर.
काही ता, तो मसुरा एक किलो घ्यायचा. एक किलो मध्ये हा. एक किलो मध्ये जवळ-जवळ ते अ सात, आठ लोक तुम्ही ज आरामशीर खाऊ शकता. पोट भरून मसुरा. म एक किलो मस- सुरा घ्यायचा, एक किलो कांदा घ्यायचा.
एक किलो म्हणजे?
जेवढा मसूरा हा जेवढा मसूरा तेवढा कांदा घ्यायचा. टॅमॅटो घ्यायचे एक चार, पाच.
टॅमॅटो चार, पाच.
लाल भडक असे पिकलेले टमॅटो चार, पाच घ्यायचे मिरची, - पाच, सहा मिरची घ्यायच्या.
पाच, सहा मिरच्या घ्यायच्या बरं.
हा. जिरा एक, दोन छोटेश एक तीन, चार ते हे घ्यायच. अ चमचे जिरे.
जिरं चार, पाच घ चमचे. ते कसं म्हणजे चेरा म्हणजे ते ज पुड बनवायचे वगैरे काय?
नाही नाही नाही तसेच अखंड जिरे. हा हे रेसिपी, - काय काय लागतंय ते फक्त हे करा मग तुम्हाला सांगतो काय बारीक करायचं आणि काय हे करायचं. ते हळद घ्यायची थोडी एक, दोन टेबल स्पून.
बंर.
आणि लसूण एक पावशर घ्यायचा.
बर.
परत मिरचीचा बुक्का, तांबडी मिरचीचा बुक् का हा मिरचीचा बुक्का घ्यायचा, कडीपत्ता, - हा कडीपत्ता एक अ पा- सा मा त्याचे म्हणजे असे हे घ्यायचे हम्म दहावा हे असतो क ना आपण तोडून आणल्यानंतर जे त्याला ते ढहापा असतो त्याला ते पाच सहाशे घ्यायचे म्हणजे त्याचे हे करायचं कोथंबीर,
कोथिंबीर,
तेल, तेल एक पाऊ किलो तेल बास होतंय, ह हा एक किलोला आणि सोडा.
सोडा बर.
खायचा सोडा हम्म मग हे झालं तुमचं साहित्य आता कृती कृतीमध्ये तुम्हाला सांगतो मसुरा हा एक किलो रात्रभर भिजत घालायचा.
म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी कराय करायचं आहे म्हटल्या आदल्या दिवशी भिजत घालायचा का? बर. पाण्यात.
पाणी असं त्याच्यावर येईपर्यंत पाण्यात भिजत घालायचं. मसुरेच्या वर हा मसुरे च्या वर पाणी आलं पाहिजे असं म पाणी घालायचं. आणि भिजत घालायचा तो, मसुरा नंतर तुमचे कांदे आहेत एक किलो कांदे घेतलेत त्या कांद्याची पेस्ट करायची.
म्हणजे बारीक एकदम.
हा मिक्सर ला बारीक पेस्ट करायची कांद्याची. हा कज हा टॅमेटो टॅमॅटो पण बारीकच त्याची पेस्ट करायची टॅमॅटोची पण, मिरच्या घेतलेल्या आहेत आपण त्या मिरच्याचे बारीक बारीक तुकडे करायचे.
मिरच्यांचे तु
हा. लासू सून सोलून त्या लसणाची पण अस ठेचायचा लसूण म्हणजे मिक्सरला बारीक करायचं नाही किंवा हे करायचं वाटायचं नाही. अर्धा कच्चा ठेचायचा नुसता जे कुड आहेत लसणाच्या ज्या कुड्या आहेत
बरं बरं बरं.
तेचा ठेचा करायचा नुसता.
बरं‌.
आणि हे सगळं एकत्र सगळ दिलेलं साहित्य हे सगळ एकत्र ठेवायचं आणि आता कसं करायचं मसुरा हा तो मसुरा परत काय करायचा तो भिजलेला काढायचा मसुरा आणि मी कुकर ला कुकरला त्याच्या एक हा नेहमीे बाच शेजूद्या कुकरला त्या कुकरला आप जवळजवळ पाच ते सहा शिट्ट्याक करायच्या.
कुकरमध्ये.
आणि त कुकरमध्ये आणि तो मसुरा शिजवून घ्यायचा.
बरं.
तो शिजला एकदम गिर शिजला पाहिजे म्हणजे असं जर आपण हातान दाबल तर तो लगेच तो पेस्ट होणार की होते की पेस्ट झाला तर चाल तेथला काही नाही होते. एकदम बारीक बारीक म्हणजे एवढा बारीक होत नाही पण ते शेव होतय ते मिडीयम ते राहतय ह अर्धा आर कच्चा राहत नाही. पूर्ण हेच करून घ्यायच. ब आ
एक दहा टक्के. दहा टक्के राहिल एवढा.
काय काय नाही दहा टक्के सुद्धा नाही. पूर्ण शिजवून घ्यायचा. पूर्ण शिजवून ते घेतलं. कि ते अ बा जून एकाद पातल्यामध्ये ते धुऊन काढायचं.
बस.
हा मग पातल्यामध्ये काय करायचं तेल सोडायचं.
पातेल्यात तेल म्हणजे तेल तेल सोडायचं बरं.
तेल सोडायचं ते तेल तापलं.
हा.
तेल तापलं की, तो जो आपण कांद्याची पेस्ट केलेली आहे एक किलो कांद्याची पेस्ट.
बरोबर.
ते एक किलो कांद्याची पेस्ट मध्ये ते तेलात ते आपण कांद्याच पेस्ट टाकायची.
पेस्ट कांद्याची म्हणजे जशी शिजवून घ्यायची थोडक्यात.
हा थोडेसे कांद्यामध्ये म्हणजे तेलामध्ये ते परतून घ्यायचं त्याला आणखीन तेल सुट लाच हे जरासं कारण कांद्याचा उग्रवास असतो त्या उग्रवास शिजल्यानंतर तो जातो सगळा तो.
बरं बरं बरं बरं.
मग तो शिजवून घ्यायचं. व्यवस्थित कांदा हे करून घ्यायच परतून. नाही लालसर नाही एवढं लाल होत नाही ते. त्यात पेस्ट असल्यामुळे ते थोडस जरा हे करायचं. ते दहा पंधरा मिनटं कांद्यात भाजून घेतला हे घेतला. कि त्यामध्ये परत टोमॅटो पेस्ट टाकायची.
टॅमॅ टॅमॅटो पोस्ट आपण ती तयार केलेली आहे ती.
पिकलेल्या चार पाच टोमॅटो ची पेस्ट केलेली ती त्याच्यात टाकायची. ती पण जरासा बाजून त्या तेलात इकडं तिकडं घ्यायचं.
बरं बरं बरं.
ते घ्यायचं परत अ जिरं टाकायचं. जिरं पण तेलात जरास ईकड तिकड भाजून घ्यायचं. हळद टाकायची.
हळद किती? एक चमचा.
हळद हे हा हळद एक चमचा टाकायची.
बरं.
हम्म हळद टाकायची. आणि ते सगळं टाकून. जरासं शिजलं हे केलं. म्हणजे कडिपत्ता वगैरे ते सगळं टाकून ते सगळं हे करून घ्यायचं भाजून घ्यायचं त्या तेलात सगळं.
बरं.
ते तेलात वगैरे सगळं भाजलं हे केलं. की तो मसुरा आपण जो शिजवलेला आहे. तो मसुरा सगळा त्या तेलात कांद्याच्या पेस्ट मध्ये हा हा तो सगळा तो त्यातमध्ये टाकायचा.
ते म्हणजे बहु वात
केलेलं हा सगळं आपण हा तेलामध्ये आपण जे भाजलेलं आहे की नाही ते सगळं कांदा वगैरे, कांद्याची पेस्ट वगैरे, त्यात त्या मसुरा टाकायचा. आणि तो मसुरा हलवत राहायचा जरा ढवळायचं सगळं हे करायचं मीठ हां चवीनुसार मीठ टाकायचं. मग हे समजा एक किलोचा मसूर आहे म्हटल्यानंतर त्याच्यात एक दोन तीन टेबल स्पून मीठ टाकलं तरी चालतं य दोन चमचे टाकले चालतंय. मग हे सगळे ते त्या कांद्याच्या हेच्या पेस्टमध्ये तो मसुरा सगळा शिजवून आणखीन शिजवून घ्यायचं.
बरं बरं ते किती वेळ परतायचं काय? शिजवायचं?
जवळ जवळ अ एक पंधरा वीस मिनिटं ते हे करायचं.
नंतर परत म्हणजे ते शिट्टया देऊन झाल्यानंतर
शिज हां काढून परत मग त्या कांद्याच्यात हेच्यांत शिट्टया चार पाच सांगितले की तुम्हाला.
तेच की पाच शिट्टया झाल्यानंतर परत ते काढायचं अन
हां ते काढायचं अन परत त्या कांद्याच्या पेस्टमध्ये परत हां नाही जरास मेडीयम करायचं आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही परत पेस्टमध्ये ते मसुरा सगळा परत हे करायचा शिजवायचा-
बरं.
आणि ते शिजत जस शिजलं जरा हे झालं की त्याला ते मग पाणी वगैरे काही त्याच्यात वतायचे नाही, त्या कांद्याच्या पेस्टमध्येच तो शिजवायचा सगळा
बरं बरं बरं बरं.
आणि ते कांद्याच्या पेस्टमध्ये शिजला हे झालं की त्याच्यात मग ते सगळे परत हळद लस हे करायचं मग चटणीचा बुक्का टाकायचा.
म्हणजे जे आपण ते चटणी प्युअर चटणी का ते चटणीचा बुक
चटणीचा बुक्का ओ चटणीचे बारीक प हे नसते का बुक्का?
असते ती माहिती आहे जरा कमी तिखट असते जरा.
हां ते टाकायची.
बरं बर बरं बरं.
ते टाकून परत त्याला ते हलवायचं हे करायचं हम्म आणि ते टाकून सगळ झालं! ते पंधरा वीस मिनिटं सांगितली की मगाशी तुम्हाला हां कंटिन्यू जरासं असं तर हलवायच ते पेस्ट आणि हे सगळं झालं हे झालं की मग ते त्यामध्ये मग तुमचं काय करायचं, शेवटी थोडासा एक अर्धा टेबल स्पून बारका खाण्याचा जे सोडा असतो, ते सोडा टाकायचा.
बरं बरं बरं बरं सोड्याने काय होतं ते?
सोड्याने टाकल्या जरा काय होतं कांद्याच आणि कुठे एखादा बारीक भाग राहिलेला असत तर तो सगळा तेन एकदम गिरवी म्हणजे एकदम हे होतं ते. पेस्ट होती तयार. हां कांद्याचे वगैरे ते सगळे आणि हे सगळे टाक लं हे झाले का ते शिजवून घ्यायचं ते शिजवून घेतला की सगळं शिजवायचं वगैरे असं हे करायचं अन् चांगला शिजला हे झालं एक जीव सगळं झालं की नंतर काय करायचं फोडणीचे हे घ्यायची फोडणीची पळी असते की नाही फोडणी आपण देतो ते, हम्म! फोडणी द्यायला मग फोडणी द्यायला ते ह्याच्यामध्ये काय करायचं जिरं टाकायचं थोडं. तेल तापलं तर हां तेल त्याच्यात हे करायचं आणि जिरं त्याच्यात हे करायचं.
पळीवर जिर एक पळीभर तेल पाहिजे का त्याला?
तेल. हा, एक पळीबर. त्यात फोडणीची काय एवढी- एवढीशी, बारकी, छोटीशी ही असते ना. तेजेत ते तेल तेल, जिरं टाकायचं. जिरं असं, तडतडलं हे झालं की, त्यामध्ये, तुमचे ते मिरचीचे, जरा एक पाच् - सहा हे का टाकायाच्या. अम् तुकडं. बारीक केलेले तुकडं. ते टाकायचं परत अं त्यामध्ये क-कडीपत्ता कोथिंबीर वगैरे, हे सगळं, ते पण टाकायचं. आणि लसूण आपण ठेचलेलाय. लसूण ठेचलेला. हं. ते लसनात ते लसूण आपण त्यामध्ये टाकायचं. त्या फोडणीत.
बर, बर, बर, बर.
म त्या लसणाची ती फोडणी म टाकली. चांगली फोडणी आली. की त्या हे मसुरा जो शिजलाय, हे केलंय. त्यामध्ये ते फोडणी वरून टाकायची.
म त्याचा आ अ अ झायका, जोरात लागत असेल.
एकदम अन् ती फोडणी टाकून, तुम्ही जर हलवून सगळे मिक्स केलं. आणि गरमागरम जर अं मसुरा हे केला म खाल्ला. तर एक नंबर, एक नंबर. मसुल्याचा लसणाचा फ्लेव्हर वगैरे त्याला हा. मसना- लसणाचा फ्लेवर वगैरे त्याला. अ भात- भात किंवा रोटी. भात, रोटी की किंवा घरी चपाती करायची. चपाती बरोबर खाल्लं तरी एक सुंदर. हम्म. एक नंबर ते नाय, भाकरीला एवढं नाय ही होत. पण चपाती किंवा रोटया वगैरे त्याला दे एक एक नंबर त्याला चव येती. आणि लसणाचा फ्लेवर येतो. आणि खाऊन बघा. एकदा करा, नि आम्हाला बोलवा.
बर, बर, बर, बर. ते नानबरोबर बी खात्यात ना? नान बरोबर बी खात
खात्यात, खात्यात, खात्यात, खात्यात. नान, रोटी. रो ते सगळ्यात कडक. हा कडक रोटी हे करायची, न हे करायचे. रोटी कशी करायची? ते तुम्हाला मी परत आणि सांगेन. कसं रोटी बनवायची वगैरे ते. अम्. ओके. ओके, ओके. करा आणि बोलवा खा खायाला. हां. ओके.